हा येस नमस् कार नमस्कार मी मजेत आहे, आवाज येतोय ना व्यवस्थित?
हो येतोय येतोय आवाज येतोय व्यवस्थित, मान हा. काय म्हणता हल्ली? काय चाललंय तुमचं? कुठे कुठे गेला होतात का काय फिरायला वगैरे?
हो मग, गावाला जाऊन आले ना गावाला फिराल ग गावाकडे गावा कडे गेले होते मी आता कालच आले, छान अं हो
किली तर खूप गरम होतय सगळं म्हणजे
हो गरम तर होतच आणि सध्या खूप हवा चालू आहे ना तर त्यामुळे तर धूळ वगैरे खूप म्हणजे असं धुळीच जास्त हे ती अरे कारण कस पाऊ पाऊस नाही ना तर त्याच्यामुळे मग सगळी धूळ उडते. रस्त्यावरची हा ते माती उडते. आणि ती ज्याचं हम्मं बाकी असं एवढ्यात कुठ फिरणं झालं नाही. म्हणजे असं दुसरीकडे काही. बाहेर ठिकाणी तस, जातो आम्ही पाऊस पडला का, फिरायला पण म अजून पाऊसच- नाय त कुठं जाणार फिरायला पाऊस ह- पहिला पाऊस पाऊ पहिला पाऊस पडला का मग पावसामध्ये असं थोडस पाऊस चालू असतो त्या वेळेस फिरायला जातात आम्ही - आमच्या इकडे छान असं, डोंगरावरन पाणी बीणी चालू होतं मग, डोंगराचे धबधबे चालू झाले की, मग, जातो तेव्हा फिरायला मग
ते हो ते छान म हवा ही बाहेर चांगली असते. आणि हे असं, निसर्ग सौंदर्य पण बघायला मिळतं ना आपल्याला छान अ ह
छान म्हणजे सर्व डोंगर पाऊस सुरू झाला. एकदा की, म ते सगळे, छोटे, छोटे, छोटे मोठे धबधबे चालू होऊन जाता ते नाले व्हायला लागता. मग कुठं पण अशा- अशा वेळेस कुठं पण छोटा नाला जरी असला तरी तिथं छान पाणी असतो. मग चांगलं वाटत तिथं थोड वेळ मस्त, उड्या मारायच्या पाण्यामध्ये म हे असलं काही जवळपास खायला चहा, भजे वगैरे घ्यायचे. मस्त खायचे छान वाटत. पण अजून पाऊसच येत नाय.
हो ना तेच त सगळ्यांची चिंता आये डोक्याला हा
नाय त आमच्या इकड असं छान डोंगर वगैरे आहे ना थोडस आऊट साईड ला त मग तिथे जातात. तिथे इतकी गर्दी होते. तीत का काय कधी कधी असं पोलीस वगैरे तिथे बंदोबस्त ठेवावा लागतो. तितकी गर्दी होती पावसात. पाऊस ओ पाऊस चालू झाला का लोक पार सुटताच पावसामध्ये वरून पण पाऊस आणि ते डोंगरावरच पण पाणी आणि त्या पाण्यांमध्ये खेळतात म जे ते पाणी कसं असं जास्त खूप खोल पण नसत. आणि छान असत असं खडकातून वाहत येत असत थंड पाणी आणि मस्त वाटत ते
हो हो हो, बरोबर बरोबर खूपच छान असतं. वातावरण हवा ही छान असते. आणि निसर्ग सौंदर्य ही त्यावेेळेला छान बघायला मिळतं आपल्याला ह
पाणी म्हंटलं का सगळ्यांनाच मजाच येते. पाण्यामध्ये म उड्या मारायला लहान मुलं हो त्यांना त खूपच, त्यांना असं वाट पाण्यात हा आमच्याकडे पण नाय का छोटे वाहते ना तिथ डायरेक्ट अ म पाऊस आला त्या दिवशी त तिला इतकं, मी नाही म्हणायची तरी गॅलरीत जाऊन उड्या मारत होत
हो ओ तेच आपल्यालाही असं आवड तो ना जरा पाऊस पडायला लागला की, आपण हात बित धरतो ना पाण्याखाली हे कर
ह नाय आम्ही त जातो म वरती थोडस असं थोडा वेळ मस्त आणि ते कसं अ काही म्हणतात ना, जुने लोक म्हणतात की, पहिला पाऊस आला का पहिल्या पावसामध्ये आंघोळ रायची त्यांच्या नी ऊन लागत नाही का काय असं काहीतरी म्हणतात भा असं उन्हाळा.
ते ना उन्हाळ्यात ते जात म्हणतात असं त्यांनी
हो हो मग आता बरेचशे लोक जातात पहिले तर आम्ही काय करायचो आमच्या घरी ग म्हणजे आई तिकडे तिकडे टेरेस होता असा घरी घराच्या वर टेरेस होत ना पावसाला का मस्त एक हे घ्यायचं खराटा घ्यायच. आणि पूर्ण टेरेस झाडून काढायचं स्वच्छ म्हणजे हम्म. अ पावस पावसात भिजायची मजा पण होती आपली आणि टेरेस पण झाडतो झाडला जातो स्वच्छ ते माझं माझं तर ते काम पहिले राहायचं प पाऊस आला का पहिले टेरिस स्वच्छ करायचं करायची कारण कुंड्या वगैरे राहायच्या ना ती कुंड्यांची माती बीती असायची आजूबाजूला मग ते पाऊस हा मग ते पाऊस जोराचा पाऊस आला का ते पावसाच्या पाण्याने वाहून जायचं ते सगळी तर आपल्याला कसं ते खराटनी दुसरं काही असलं का असं काळं वेळ होऊन जायचं कधी तर ते काढून टाकायचं मग एकदम स्वच्छ टेरिस करून टाकायचं पाऊस आला.
बरोबर उलट छान वाटतं ना तसं ह्याच्यात जरा हे करायला आणि. बरोबर बाकी काय आणि तर आमचंही काय कुठे जाणं झालं नाही या वेळेला आमचं काय आम्हाला गाव आहे पण गाव असून कोणी तिथे नसतं कोणाचं हे नाही त्यामुळे काही जाणं होतच नाही ना त्यामुळे आम्हाला गाव गाव म्हणजे म्हणायला गाव आहे आमचं नाव सांगितलं जातं. ह हं हं त्यामुळे.
हे गाव आहे हे गाव आहे शेती आहे त्यांच्यामुळे काही जावंच लागतं. तिकडे आणि कोणी काही कार्यक्रम वगैरे असले किंवा काही असं लग्न. लग्न कार्य किंवा कोणी वारलं वगैरे तर मग जावं लागतं.
हो ना बरोबर आहे तुमचं गाव साधारण कुठे आलं कोकणात आहे की कुठे आहे.
नाही नाही कोकणात नाही इकडेच आहे आमच्या गावाजवळच आहे जवळ.
अच्छा ओके हा हा बरं आहे मग जवळच्या जवळ असलं की तर आणखी कन जा जाण येणं होत सारखं
जवळ पण नाहीये तरी साधारण एकशे ऐंशी किलोमीटर असं असेल एकशे ऐंशी किलोमीटर दीडशे दीडशे किलोमीटरच्या पुढे पण मग जावं लागत काही आता कसं काय माझं काहीतरी थोडी कार म्हणजे मला दर महिन्यालाच जावं लागायचं काही कोर्ट कचेरीची कामं असायचीच त्यांच्यामुळे मग ह मग ते जाणं व्हायचं मग जाणं कसं तर आमच्या गावाला काही डायरेक्ट तस डायरेक्ट गाडी नाही इकडून दोन ठिकाणी चेंज कराव लागतं मग हा मग पण काही नाही भेटून जातात अशा गाड्या तिथे जायलं तुझं काही एवढं हे नाही आणि ते जे आम जे राहतात गावा घरचे तर ते म्हणजे माझे घरचे नातेवाईक ते ते पण असे शेतात राहतात ना मळ्यामध्ये ह शेतामध्ये राहतात तिकडे ते गावात प्रॉपर गावे प्रॉपर गाव बाजूला राहतं आणि ते दुसऱ्या म्हणजे शेतीमध्ये राहतात तिथे बंगला वगैरे बांधलाय मग ते जायला थोडस आड, निड पण मग काही नाही. गाड्या वगैरे असतात. कोणी पण येऊन जातं घ्यायला आणि जातो आम्ही. छान वाटतं पण मग गेलेवर तकडे जरा थोडं दोन, तीन दिवस चेंज.
अ शहरापेक्षा तिथली मजा वेगळी असते. एक वात हवा वातावरण सगळंच हे होतं. ह...
पण ती इतकी मोकळी हवा असते ना, माणूस पूर्ण काळा, काळ होऊन जातो तिकडे. अ ते हवेमुळे हवा असते ना ती हवेने तिकड. आप आपल्या इकडे शहरात कस आपला कलर वेगळा असतो. तिकडे गेला का वेगळा कलर चेंज होऊन जातो पूर्ण.
हो असं होतं काय, अच्छा!
क हवेत गेल्यावर.
ह वारा वगैरे खूप असेल मग तस
हा वारा असतो ना वारा तर खूपच आहे. आता तर सध्या वाराच खूप चालू आहे. पावसाची प्रती्षा चालू आहे आता.
हा ते वाऱ्यानी सुद्धा ना बऱ्याचदा ढग सगळे हे होतात ना हो, निघून जात. ात ना म्हणजे जरी ह, हो, हो. ते तर आहेच, ढग सगळे निघून जातात. त्याच्यामुळे पाऊसही नाही काहीच नाहीये म्हणजे. हो. बरोबर आणि ह्या आता जून महिना पूर्ण संपत आलाय.
हो ना बा बा असच मी नाही वर्षगच्या वर्षी तर मार्चच्या वर्षी तर मे मध्येच चालू झाला होता पाोस या वर्षी तर जून महिना पूर्ण झाला तरी. पाहोचणे अजून
हो, ते गेल्या च पाच वर्षापूर् पण एक अस झालं होत बघा जून मे महिन्यात थोडासा. पड मग हो जून पूर्ण गेलेला असा अगदी शेवटी, शेवटी पडला होता पाऊस तेव्हा. तेव्हाही असंच झालं होतं बघा. हम्म, पण हे पाऊस पडायच्या आधीची गरमी मात्र खूप सहन नाही होत बाबा हो.
रा खप आम आमच्या इकडे तर एवढी गरमी कधी नव्हती. आमच्या इकडे एवढी गर्मी नव्हती. पण ह्या वर्षीत की म्हणजे. चाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस आमच्या इकडे. तीस पुढे तापमान गेलेलं नाही कधी. पण ह ते ते आता तर हो. या वेळेला चाळीसच्या पुढे गेलं.
हो तेच पंचेचाळीस वगैरे, दाखवतात ना.
नाही पंचेचाळीस नाही पंचेचाळीस पंचेचाळीस नव्हतं पण बेचाळीस पर्यंत गेलो होतो. बेचाळीस पर्यंत, पण तरी ते खूप स होत. आणि एवढंस हो त्यातले तर फॅन पण किती चालणार ते फॅन पण चालत. सवय नाही तर,
अ खरंय, खरंय तेच.
त्यांना सवयडेच्या लोकांना तडे त्यांना सवय त्यांना का वाटत नाही एव तापमान असलं तरी ऑलरेडी त्यांना तिकडे पंचेचाळीस काही वाटत नाही ते विदर्भ साईड ला
हो ना हो तिथे खूप गर्मी असते खर तर
हो
खरंय पण आपल्याला ते सहण होत नाही ना म्हणजे असं गरमी आणि हे सवय नसल्यामुळे मुलं सुद्धा अगदी हे येऊन जातात कंटाळतात म्हणजे अशी
हो मग ते वातावरण म्हणजे ते गरमी इतकी असते ना एक वेळ पाऊस पाऊस पडलेला जास्त पाऊस पडला ते काही वाटत नाही खूप थंडी पडली ते काही वाटत नाही पण खूप उष्णता वाढली ते नाही सहन होत पण म्हणजे दोघ ऋतू मधले दोघ म्हणजे पाऊस जास्त पडला तरी काही वाटत नाही हो जास्त थंडी पडली तरी काय वाटत त पण जास्त ऊन पडलं तर ते ते नाहीं सहन होत मग
खरंय खरंय ते तर आहेच बरोबर झाले का आपले किती पाहिल तुम्ही
नाही अजून थोडे बाकी थांबा
अ हो हो हरकत नाही हरकत नाही
दोन तीन शब्द बोलू बाकी काही नाही आता झालेच होत होत
अ आणि काय बाकी तुम्ही काय आवड कसली आहे तुम्हाला
अ
काय काय करता
काम करायला काही काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हटी ते काही जे आल ते असं काही नाही शिवणकाम कामही करते बाकी सगळं करते चालेल आपले
अरे वा छान म हा हो हो मी लावते थोडा हा हा करते हां